हॅलो.
हा. मी शिल्पा चौकडे बोलतेय. हा हा. तुमचं मी काय हो हो जेवला कार्य ॲप साठी फोन केला होता. माझा फर्स्ट टाईमच मी करताय तर म्हंटलं याच्यात तुम्ही आहात ना कार्य ॲप साठी. हा हा हा झालंयच जेवण ये ते झालंय ना फ्री आहात ना.
हो आहे.
हा तुमचं कसं बिझनेस. हो हो मी पण जेवले. तुमचं काम ये म्हणजे तुम्ही कसं कॉल अटेंड करता कसं बोलता? ते विचार विचारायचं तुम्हाला?
आपलं म्हणजे रोजचं जीवन काय दैनंदिन गरजा वगैरे असं. आणि पर्यटन म्हणा म्हणजे पण फिरायला वगैरे जातो त्या ठिकाणची माहिती. आपली संस्कृती. पदार्थ हा वेगळं काय बोलायचं. नाही. आपलं रेग्युलरच. बोलायचं त्याच्यावर हम्म हा हा. नाही नाही ते काही नाही आपलं वैयक्तिक काही नाही शेअर करायचं. त्याच्याशी. फक्त आपण काय बघितलंय. किंवा कुठले पदार्थ आवडतात कि तुम्ही कुकिंगध्ये काय बनव..? दास
हा, हा, अच्छा तुम्ही काय करता मग प्रोफेशनली?
मी नी घरीच असते. हां मी इकडं कोल्हापूर.. ून बोलतय
अच्छा, मी नाशिक वरून बोलते शिल्पा चौ..
हां हां माझं पूजाकर.... करी नाव आहे.
पूजागड करी नाव? अच्छा, अच्छा मी तेच ज्योती ताई कडनच अटेंड झाली होती. हां, हां मग तुम्ही रोज कर..
हां, म्हणजे ते त्यांनी लिमिट दिलंय ना? तेवढंच करावं लागत तर तीस कॉलचा आम्हाला आलेला आहे टास्क तो.
हो हो हो मग फक्त आपले. खाण्याबद्दल माहिती आपल्या
हा आपल्या रेग्युलरच. सांगायचं आपलं म्हणे काय नाव-गाव म्हणजे पत्ता वगैरे किंवा आपले काही नाही त्यात ऍड करायचं. फक्त रेग्युलर बोलायचं. ते आपण कार्याविषयी वगैरे बोलतोय हां. म्हणजे ते आपण रेग्युलरच बोलायचं जास्त वेगळं काही नाही त्यात नॉर्मल आप. आपण जरी काय करायलाय म्हणजे घरच्या ह्याच्यापासून जरी चालू केलं..
हा हा म्हणजे तुमचं नाव, कुठे राहता काय.
नाही, नाही ते नाही काही विचारायचं. नाही हां नाही विचारायचं हां हां.
कॉल तर तुम्ही काय बोलले असते?
हां, म असंच की रेग्युलर तुम्ही म्हणजे आवरलं का? काय फ्री आहात का? म्हणजे काय ब करताय? म्हणजे फ्री टाईम मध्ये काय ब तुमी वेगळे ऍक्टिव्हटी करताय का? असं. जे तुम्हाला काही म्हणजे छंद वगैरे आहे. असं वेगवेगळं विचारच जायंच. त्याविषयीच बोलायचं अस. दहा मिनिटं फक्त बोलायचं असतं त्यावर असं बाकी काय वेगळ विष विशेष बोलायचं असं काही नाही.
हा म आवो मी दोन तीन फोन लावले. ते च्यामध्ये तुम्हीच मला एवढी चांगली माहिती दिली बाकी कोणी दिलीच नाही हो वाटलं मला.
समोरन विचारल म्हणल्यावर व्यस्थित माहिती. सगळ्यांना हेच आहे आता मी तुम्हाला जर विचारलं असत तर तुम तुम्ही पण व्यवस्थित माहिती दिली पाहिजे होती असं पण आहे. जे एकमेकांच्या गरजेवर अवलंबून आहातच ना सगळेजण.
हा तेच ना माझा फर्स्ट टाइमच हा कॉल आहे. आणि तो तुम्ही उचललान मला. छान माहिती
हा नाही होय बरोबर आहे नाही एकमेकांना मदत केलीच पाहिजे आपण हा फक्त आपण किती दहा मिनट बोलायचं म्हणजे मध्ये कट वगैरे करायच नाही कॉल असंय हा नाही अजून तिथ मिनिट पण दिसते बघा तुम्हाला
कुठे दिस मिनिट तीन मिनटं वीस तीन तीन पॉंट एक कोणतीस दाखवत आहे
हा म्हणजे अजून एक दहा मिनिटं व्हायचंय आहेत म्हणजे अजून एक
हो का अच्छा अच्छा अच्छा मग आता याच्यामध्ये मग तुमचं राहणं कुठे आहे मग कोल इथे साताऱ्याला कोल्हापूरला ना अच्छा अच्छा आणि तुम्ही या कार्यात कसे जोडले मग
आणि ते असं हो ना एक दोन फ्रेंड होत्या माझ्या त्या त्यांनीच मला ऍड केलेलं त्यामध्ये
अच्छा अच्छा अच्छा हा हा तुम आणि तुमचं अजून छंद किंवा
हो मला पुस्तक वगैरे वाचायला आवडतं हा कुकिंग पण आवडत हा म कस वेळ भेट म्हणजे काय घरी ट्राय म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी वगैरे ट्राय करते मी
अच्छा अच्छा आणि
घरी कस मग मुलांना वैगरेआवडत वेगळं वेगळं खायला मुलांना काय अस हवं असेल तर मग ते वेगळं काहीतरी त्यांना बनवून द्यायचं अस
अच्छा अच्छा हा म्हणजे बाकी हम्म. आणि नाही नाही मी माझ म्हणजे मी पण आहे मी पण पार्ट टाइम जॉब पण करते हा आणि या कार्यामध्ये जो
हा हा हा
कॅनडल मेकिंगचा बिझनेस पणआहे. मी छोट्या छोट्या त्या नाही का देवा कॅन्डल किंवा काचेच्या वाईनच्या ग्लासमध्येध्य ते पण बनवताय आणि ते माझा सेल पण करते मी त्याची ऑर्डर पण घेते आणि हो ते पण मग माझं चालू आहे ते पण कार्य चालू आहे हो हो ऑर्डर येते नाशिक जिल्हा तरी ऑर्डर राहतात.
हा, हा, हा मग ते मार्केटिंग वगैरे कस बघ करताय तुम्ही.
मार्केटिंग मध्ये म्हणजे आमच्या इथ जे लोकल आहेत, त्यांच्या आमच्या स्टेटस इंस्टाग्रामवर टाकून आम्हाला भेटून जात, ह आणि आम्ही मग ऑनलाईन क्लासेस पण घेतो. जस, जर-कर कोणाचा जर ग्रुप असला तर मग त्यांना मटेरियल सगळंच तेन पाठवून देतो, आणि मग त्यांच्याकडन मी त्यांना शिकवतो पण, कॅनडल कशे बनवायचे. हा मग क्लासेस पण घेतो, बा अस वूमन्स डे ला जास्त राहत आमच्यात हे दिसलं मग त्या जोति ताईनीच मला सांगितलं मग मी पण समाविष्ट झाली. बघूया काय, जास्त वेळ नाही ना, पंधरा वीस मिनिटाच आहे ना सगळं.
होय तेच की, आपल्याला तर जर एक थोडा एक तासभर वेळ भेटला दिवसभरात, तर तेवढा पण करू शकतो.
हां तुम्हाला पैसे मिळतात का म?
हां म्हणजे कसं टास्क कंप्लीट होईल तसं येतं ते म्हणजे चेक वगैरे होतात ना वरती मग त्यानंतर पैसे भेटतात.
मग तुम्ही यु पी आय वर टाकता का मग ट्रांजे
अ नाही त्यांचं ते त्यांचं सगळं ठरलेलं असतं म्हणजे ते सॉफ्टवेअरनुसार त्यांचं ते सगळं हे होतंय.
अच्छा मग डायरेक्ट आपल्या अकाउंटवर जमा होते का? हो का?
ते कसं आपण आता टास्क केलाय ना आता हा टास्क तुम्ही केला तर मग ते चेकिंगला वगैरे जा त वरती त्यांची वरती एक टीम असेल त्या टीमकड तो टास्क जाणार. मग आपल्या म्हणजे बोलणं काय म्हणजे आपण व्यवस्थित बोललोय का? भाषा व्यवस्थित वापरलीय का? या सगळ्यावर ते बघ तर चेक करतात आणि म अं हे करतात. हम्म मग त्यावर आपलं पेमेंट ठरत असेल? हां, तेवढं बाकी काय जास्त डिप
हां मला पण एवढं डिटेल माहिती नाही. मी म्हटलं काय अस
त्यामुळं मी आपलं कसं टास्क वगैरे व्यवस्थित आपण त्यांनी ज्या कंडिशन दिल्या त्या कंडिशनमध्येच जर केलं तर आपल्याला पेमेंट मिळून जाईल. तर त्यांच्या कंडिशनमध्ये बस ल्या नाहीतर म तेवढं पेमेंट देणार नाहीत ना ते?
हां हां तेच ना, अर्धे लोक तर, कॉलच नाही उच
हां नी उचल्या त्यांना पण त्याचं प- पेमेंट भेटतायतं ना? काॅल उचल्याचं पहा, हां हां हां हां चालतं. जेवला की नाही अजून?
सात वाजू, सातं चौदा दाखवत आहे.
जेवला की नाही अजून?
हो हो जेवण झालेलं आहे
हां हां हा, मग आता फ्रीच असाल ना?
हां आता फ्री आहे. आता तेच कॉलच करत होते सगळ्यांना. इकडे, हम्म, या आमच्या नाशिकला. आमच्या नाशिकला पण चांगले स्पॉट आहे. आता कुंभमेळा आहे. कुंभमेळात या. हां हां आले या मग, कॉल करा. कुंभमेळा आहे ना, आमच्याकडे या वर्षी. अं आहे, आता तेरा महिने चालणार आहे, ते सगळं, तर आता ते पूर्ण नाशिक दोन-तीन स्पॉट त्यांनी ठेव येतात तिथे, शाही स्नान होत, बाबा असं, याच्यानुसार हं. आता, एक दिवाळी, मला वाटते राक्षाबंधन, ऑट
राहणार.
नाही मध्ये, मग एक महिना राहील. पुन्हा व- त्यांच्या त्या तिथी असतात ना, त्या तिथी तिला सुरू होईल . असं तेरा महिने चालणार आहे, असं. हां हां, हां, गर्दी पण राहील मग. आता दिवाळी ऑक्टोबर मध्ये, काय उद्धगाट आणि मग दोन हजार सत्तावीस पासून, मग ते सुरू होणार आहे.
हां म्हणजे पुढच्या वर्षी जाईल ते, म्हणजे त्याच्यामध्ये जानेवारी पण चालू होईल. हम्म हम्म हा हा हा हा होय एक पंधरा वीस दिवस तरी जातील ना म्हणजे चालू केल्यानंतर
हो हो महिना महिना राहतात सगळ भारतातून लोक येत ना आता तिकडे हा साधू संत हा नाही मग ते राहत ना बारा वर्षांनी एक वेळा नाशिकला भरतच हा याच्या आधी प्रयागला होत
बारा वर्षांनंतर भरतो नाशिक
हा हा हे पण एक शाई स्नान म्हणून ठेवलय ना ह्यांनी प्रयागराज नंतर उज्जैन उज्जैननंतर इकडे अस त्यांच चालू राहत असेल
चालू असत. हा हा हा. नाही पाहिजे ना आपल्या म्हणजे काय परंपरा आहेत वगैरे ते आपल्याला पण माहित पाहिजे म्हणजे काय आपल्या आधीच्या म्हणजे कुंभमेळा वगैरे आपल्या पूर्वजांनी वगैरे केलेला आहे. ते आपल्याला पण माहित पाहिजे ना.
हा शाहीत्याच महत्त्वच त्या दिवशी, त्या दिवशी मग म्हणजे सगळ. हा आमच्या इथे पंचवटी आहे ना, पंचवटीला मग त्याच मेन गोदावरीच उगमस्थान तिथे सगळ साधू संत येतात.
हा हा हा पूर्ण भारत भारत
येस मॅम. नाही हो हो सगळे सगळे आता आपण याच्या आधी नाही का, उज्जैनला येथे पाहिल, प्रयागराजला पाहिल.
हा. हा. हा. ते सेम तस इथ करणार, भरवणार ते कुंभमेळा. हम्म हम्म् चालते बघू योग आला तर येऊन जाईन. कॉल करेन तुम्हाला मी.
चालेल, चालेल ठीक आहे मग. ओके. हा. बाय, बाय. थँक यू.